हॅलो.
हा आवाज याला का? अच्छा, अच्छा झालं जेवण वगैरे? जेवण झालं?
हो जेवण झालं. तुमचं झालं?
हो झालं. बाहेर राऊंड मारणं चालू आहेत का?
नाही, आम्ही आतापर्यंत बाहेर राऊंड मारत होतो.
अच्छा, अच्छा. हम्म, जेवण झाल्यावर. राउंड मारता होत्या, अच्छा, अच्छा.
ते नाक्यापर्यंत जायचं मग वापस यायचं इथं दोन, तीन चक्कर मारायची.
हो पाहिजे थोडसं.
फ्रेश वाटते ना.
हम्म, जेवण झाल्यावर.
हा, ते बसून राहिलं की मग कसं तरी होतय पोटात.
हो, हो, आता ती सवय झाली असेल बाहेर जायची जेवण झाल्यावर?
हा, ते उन्हाळ्यामध्ये सवय लागलेली ना आता. पाउसाच्या येचानी बाहेर नाही जाऊ वाटत.
हो चिकचिक असतेय त्याच्यामुळे सगळीकडे. हम्म, सगळीकडे ते पावसामुळे.
हम्म, हम्म.
पाऊस, पाऊस.
खल होते सगळं आणि ते रोडच पण खडबड खडबड रोड
त्याच्यावर पण पाणी साचून असते.
हो त्याच्यात पण पाणी साचून राहते, ते गाडी गेलं कि असे अंगावर उडतात, त्याचे शीतोडे
हो खरंच, ते हेच प्रॉब्लेमय आता पावसाचा
हा आणि ते उगं फास्ट जातात लोक जवळून
हम्म, पाणी सगळं अंगावरती ते सर्व घाण पाणी, अंगावरती येतय एक तर ते, साचलेलं असते ना, पावसाचं
चांगले कपडे घालून, पैदल जायलाच पुरत नायी
नाही खराब होणार म्हणजे होणार, पावसाचे त काहीच नाही. एक त पहिलेच पावसाच्याह्यानी कपडे सुकत नाही.
नायी
पावसाचे कपडे कसेच सुकत नाहीत हो हो या दिवसाच जपून राहव लागतय ते ओलं ओलं पण नको वाटते ते, कारण पहिलेच वातावरण हम्म
उन्हाळ्याच ऊन बाहेर नाही निघून देत, आणं पावसाळ्याचा पाऊस
हो ना एरवी तरी काय होत नाही त्या पावसाच्या ह्यान खूपच वेग वेगळं वाटत ते सगळीकडे, ओलं ओलं.
ह, पहिले ऊन होतं त, उन्हाचा प्रॉब्लेम होता
ऊन खूप जास्त होत ना, या वेळेस?
हाय ना मग, ऊन असलं की उन्हाचा प्रॉब्लेम, पाऊस असला की पावसाचा प्रॉब्लेम
हं हं नाहीतर काय उन्हाळ्याच जास्त बाहेर निघल की,
आणि हिवाळ्याचा मग? थंडी
सकाळी आण संध्याकाळी
हम्म, प्रत्येक सीझनचा प्रॉब्लेम
हा
नाही, ऊन पण, यावेळेस जास्त तापमान होतं उन्हाचं हं
हो, खूप जास्त
पाऊस तरी लेट झाला म्हणा सुरू, बट ऊन खूपच होत.
हा तुम्ही तर, उन्हाळ्यात गेले होते वाटत, फिरायला?
हम्म, तेच तर उन्हाचं प्रमाण खूपच होतं
बाहेर फिरताना, ऊन जास्त लागते
खूपच जास्त, नाही होत पण वातावरण जास्तच होतं.
हा हा
यावेेळेस, पूर्ण स्किन चेंज होऊन जाते त्यानी
व्हाईटची पूर्ण ब्लॅक.
बापरे! सांगूच नका
हम ह
ते उन्हाच्याने होतेच
हो ते टॅनिंग येतेच ना हाता पायावरती
खूप जास्त झाली होती ते आत्ता हळूहळू, हळूहळू कमी झाले.
हो आता.
कोणाचणी होते आणि ते लवकर जात पण नाही. जात पण नाही लवकर.
नाही, नाही एकदम नाही कमी होत.
हम्म, चेहरा बांधणार तरी किती वेळा माणूस.
नाही बांधल्यावर पण गुदमरला सारखं होत.
हो, सारखं, सारखं.
हा आणि ते घाम अब्झॉर्ब झाला की मग पिंपल्स येतात.
हम्म, त्याचा काय प्रॉब्लेम?
मग काय कर ते फुल स्लीव चे कपडे घातले की गरम होते.
गरम होते.
पिंपल येतात म्हणून मग हाफ घातलं की टॅन होते.
हो ना हाप अपघातल की सगळं टॅनिंगच, टॅनिंग होते.
हम्म. तुम्ही काय वापरलं मग टॅनिंग जायसाठी?
काही नाही बो घराच्या बाहेर नाही निघाली परत.
तस काही युज वगैरे केलं नाही.
नाही कोणी करते ना आलू बेसन वगैरे लावतात.
हो घरचा
हा.
घरी काही प्रयोग करून बघत तस काही नाही केल.
हा हा.
हम्म. जसं काही ट्राय ब ना
नाही बेसनानी वगैरे लवकर जाते. हळद बेसन हा ग्लो येते चेहऱ्यावर.
फक्त हळद आणि बेसन का काय दुसर काही असते त्याच्यात?
हळद बेसन असते आणि आपले दुधावरची साय नाही तर मग दूध.
अच्छा.
हा ते फेस हो फेसपॅक ला व्हायचं हप्त्यातून दोनदा.
अच्छा.
हम्म.
ट्राय करून बघ लागेल तसं काय ते कुठं लावण्यासाठी थकवास होता ना खूप. त्यामुळे काहीच केलं नाही. ते कुण आलं की म्हणताच होतो.
नाही रेग्युलर मध्ये पण लावलं तरी पण काही साईड इफेक्ट नाहीत ना त्याचे?
अच्छा ट्राय करून बघाव लागेल.
हा हा स्किन चांगली राहते म्हणजे अ उजळलेला चेहरा दिसतो.
अच्छा, अच्छा बघु. मला टॅन म्हणून ट्रॅयक काय होतं मग जेवायला आज?
जेवायला का भाजी, पोळी, वरणभात.
नंतरचा.
हा!
स्वयंपाक बनवला का, तुनी बनवला का मम्मीने बनवला.
मम्मी नी, मी नाही बनवला.
मम्मी ने.
हा आज आमचाच डे आहे ना त मंग आमी बनवती. उद्यापासून चालू मग, उद्यापासून तू बनव. आत.
बोला अच्छा.
हा!
उद्या पासन बनवायचं.
हो!
आता गं बयां. येतो ना स्वयंपाक सगळा.
हो येतं ना.
ईच्छाच.
सगळ.
कॅय न्यू डिशेस, ट्राय करून बघत असता काय.
हो कधी, कधी.
ज्या, ज्या.
तेच नाश्त्यासाठी फक्त आपण बनवतो ना ढोकळा इटली. अ ढोसा कधी नूडल्स.
नाष्ट्या साठी ट्राय करून बघते म्हणजे.
हा ते म सँडविच. अजून काय असतं ते ब्रेड पकोडा वगैरे.
मग काय आपण ट्राय करून प्रॅक्टिस बी होते नेऊन पण जाते. आपल्याला, आपल्याला आलं म्हणजे
हो ते पण आहे.
मं. नवीन, नवीन रेसिपी ट्राय करून बघितल की.
हा फक्त बिघडल्या
म्हणजे कशात मीठ, कशात मीठ जास्त, कशात चटणी जास्त.
हो फस्ट टाईम काही ना काही बिघडणार म्हणजे बिघडणार.
हा आणि कधी, कधी जळते पण.
ते त होतेच.
पगली वेस ट्राय केलं काही ना काही होनार, परफेक्ट जमणारच नाही मग निस
हा पहिले ढोकळा नव्हता जमत, ते फुगतच नव्हता.
अच्छा आतागण.
एकदम एक ते दम असा चिप-चापट, चापट.
हा, हा व्यवस्थित होत नव्हता.
हं आता होतोय.
मला त जमतच नाही. माझं तर... व्यवस्थित येतच नाई. म्हणजे मी भरपूर वेळा ट्राय केलं... ते स्पंची होतच नाई. हा... मग मी ते ट्राय करनंच सोडून दिलं हो... थीकच ते जमतेत. का माहिती पण ते माझं होतच नाही... मी ट्राय करून बघितलं... दोन तीन वेळा... मग आता त्याचा विषयच सोडून दिला... नको म्हटलं ते
हा... हे ते... दोनदा तीनदा बिचकला ना... कि मग मुडच होत
मुड नाही होत... हं अन ते अंदाज काही तेवढं परफेक्ट माहित नाही. आपण घेतलाय तरी होतच नाही... तर मग तर त्याच्या मागे लागायला फिरतच नाई
तिला जाऊ दे बाबा दे
आम्ही विकत आणूनच खातो, जेव्हा मूड झाला तेव्हा
हो ते पूर्ण हा व्यव... त्या... हेच भेटते होते ना... त्याचा पॅक पूर्ण.
हो... पॅकेटचं पण चांगलं होते ना
हो. आता तेच जास्त प्रमाणात करतात ना... प्रत्येक जण घरी करून पहातच नई. हा... सगळं मिलून.. घेऊन यावं लागतंय!
पण पॅकेटमध्ये कॉन्टीटी कमी येते, ना घरच्यापेक्षा?
हो... खूप कमी येत असते
हा... म्हणजे त्याची प्राईस जास्त आणि क्वांटिटी कमी येते.
टेस्ट वगैरे लागते.
हा.. टेस्ट वगैरे छान लागते.
तुमच्यात मी ते बंदच केलं... ते कधी... व... कधी आणलं पण नई म्हणा ते
हू हू.
हो... वगैरे... ट्राय करून बघावं लागेल ते... हो घरी करून बघितलेलं होत नाही म्हणून... काय पॅकेजचं पण ट्राय केलं नाही मी कधी.
हा... नाई पॅकेटच ट्राय करून बघायचं ना... होते ते पॅकेटचं.
हम्म... बघावं लागेल ते. चालते बरं... हॅलो.. हो.. ठेव हो हो... गुड नाईट.
हो... गुड नाईट.
हम्म.